त्यात
आ
कॉल समजत नाही याच्यावर येइल
वाजत नाही का ते
नाही वाजलं नाही ना
मोबाईल सायलेंट असता
अ हा सायलेंट व्हायब्रेंट आहे आणि पण मग व त्याच्यावर डायरेक्ट कॉल पण येत नाही ते ॲप उघडल्यावर डायरेक्ट त्या अँप मधे जायला होत.
अपण मंग लक्ष असण त्याच्यावर
ते ऍप मध्ये घुसले तवा
नाही नाही नाही हा ठीक आहे आता तर आपण पाहू नंतर
हम
त्याच फोर म्हणजे मॅसेज याला होता ना लाईट बिलाच पाठवलं ना त्यांना रोटेगावला
भरलं का मग
नाही ना आता पैसे नि पाठवले ते आहे ना अजून
म
पाठवतील ना बर
म्हनीन सेंड करतो
आम
झाल का नाही अजून असच ना कॉल हं
काय म्हणाचं मला लाईट बिल लाईटचा प्रॉब्लेम होता ना खालच्या ह्याच्यात
हा
बाथरूम आणि फर्स्ट फ्लोअरच लाईट बंद झालाय म्हणे मग लाईट बंद झाला तर लाईटाचा काही प्रॉब्लेम असेल ते त्यांना सॉल्व करून घ्याला
लय थोड असल बघा
आ
लाईट उडायला असल
हा नाही मी त्यांना सांगितलं ना म्हटलं तिथं कोणत वायर मन आहे आपल्या सोसायटी मध्ये त्याचं मला नाव नाही माहिती त्याला बोलून त्याच्याकून करून घ्या म्हटलं. म आता लाईटीचा प्रॉब्लेम नाही. थोडी जबाबदारी आपली बरोबर का ना.
तेी जेव्हा भिंती रच तर ये ये अर नामज खरा पई आहे त
कोण
बजव आ
विजुमामाने आपल्या सोसायटीत कोणी लाईटीचं काम करणार माणूस आहे.
सोसायटी मध्ये
हा आपल्या हच्यातच
बरं.
शिंदे का कोण काहीतरीहाय, ते मला नाही माहिती कारण आपल्याला त्याचा संबंधच नाही आला ना का ते
गेल्यावर समजणं.
हा.
हा दीकर नाहीचवायचे
नाही आपण तीन दिवसांनी- चक्कर मारू त्यांना बरं- दवाखान्यात जायचंय तेव्हा
ि गेलेवर समजं ना आता. ह. कोण वायरमन? पण नाही पण हा
म आपण तिथं गेलो नाही, त्यांना माहिती म्हणल्या त्यांना कळायला पाहिजे होत काय झालेलं
हम्.
मग ते असं ते राहायला खाली येत आणि टॉयलेटला वरती जातात- त्यांच टॉयलेट चक बहिले ते काांचं
बरं.
आता चाँकअप काय नाय झालं, त्याच्यात आपल्याला नाही माहिती.
म्हणजे नेमकं काय झालं?
चोकअप झालं म्हणजे पॅक झालं. जा
काय? वहीन चालू.
वईन त ड्रेनेज वैगरे
का करून,
ते आपल्या हातच नई. आ.
कायले
काय म्हणू?
ते जा नच
हा दळनाल काय झालं?
बंद झाले.
हा घास का वाडव म्हण थोडा, घास वाढव कमी कर फोन.
वयनलंचल झाली
हा कळालं ते थोडकी बाात आहे आई ग थकवतात तो माणूस नाही ना अजून आता काय ते आले बीथ डायरेक्ट चालायला जातील येतील जवळपास आले असतील साडेचार वाजले त्यांना पैसे किती वाजता माराल होय मी
ते आणयचं होत ना
आता ते आपल्याकडे अजून दहा पंधरा आहे
होतेंनं ते नेले तुम्ही दुकानवर
काय म्हणली
लॅमिनेशन कार्ड व ते दुकानाला नेले का
दुकानवर आणलेले आहे घरच्या आणले दुकान तारे
तरी काही नाही आता
हम्
घरी काय नाही घर सारे आणले फुटलं फोड पुढा होता तो आ मी वापरला आधी त्याच्यानंतर एक सगट होता तो कधी
आधी पॅकिंग पुडा
पैसे लावायला असतील त्याच्या याने
काय माहित तुम्ही पैश घ्यायल की नाही पण अविनाशला दिले लॅमिनेशनच देले पणण्या देले
हा पैसे लावेला असतील त्याचे
काय माहि तुमचु मलाच माहित
हा ते काही नाही त्याच काही टश नाही आता सांगितलं दुसर हयच एकशे नव्वद रुपयाला एव राहिल ते हां
मना खरलामशन
आह
नाही कर ललेमिनेशन
एकशे नव्वद मध्ये शंभर पुढे येऊ राहिला म्हणजे दोन रुपयाला येऊ पडू राहिला आपल्याला ते दहा रुपय ल नाही आठ रुपया ना आहे ना
हम्म
लाईट गरम म्हणजे गधरम करायचे आठ रुपये ते
हम्म ह बाळ का
काय म्हणली
बाडग
हा
ह त्याच्यावर लेखन कस आहे हो ह
आह
लखनकास आहे
किपोहता नंतर मला नाही माहिती त्याच्यातलं लेखन
वाचन
आह
वाचन कसं आहे
वाचन लेखन मला आपल्याला नाही माहिती ना तो पौ राहिल का त्याच्या त्या वाचन लेखन काय आहे तो
नाही ते चार ऑप्शन होते ना ऐकणे लिणे वाचणे
तुम्हाला मराठी भाषेमध्ये काय येत असाय ते
हम्म
त्याच होत ते आपल्या ते त्या वाचन वरती काम थोडीशी
पैशेने बोलायला होत त्याच्यात
नाही नाही
कौन
अ त्या त्याच्याविषयी नाही बोलायचं त्यां तर सांगेल
तू रेकॉर्ड करता ते लगेच एपरर्याखडरल
ऐका आता पुन्हा तिलाच का
बरणे
हम्
म स
येलं हा
हम झालं अजून गेले म्हणजे दादाला मी याच्यावरून कॉल करू शकते का?
हा तुमचं तुमच कॉल करून उपयोग नाही.
काऊन
तुम्हाला नाहीन त्याचं काही मार्जिन
म्हणजे
ए पा ए पा त हलकं भारी आल पहा जी तुम्ही आणील हे मी आणल हा हे पहा ना तुम्ही घ्या आधीच हा. खोक्याचीच उंची पाहाना तुम्ही दोन्ही मधे जाऊ द आता वापरून घेऊ पण ते मनानं महाग पडलं तरी बी ते मला वाटलं अडीचशे मायक्रोन या मापात येनन म्हटल्यावर ठीक होतं. अडीशे नाही ते हा बोलले होते अडीचशे पण नाही ते आपण काय ते अ सांभाळणार थोडी वापरत घेणार त्याला
हॅलो
आं
आम्हाला काहीच नाही याचं
नाही नाही तुमच बी देतोन चालू करून
कसं
हा करू आपण बरोबर
ह अरे देवा म्हटलं दोन्ही बी चालूये
हम्म.
मग काय पाहायचं तुमचच नाव पाहिजे त्याच्यामध्ये
मग तुमचा बी होहिना ना पा
माझ्यारोधात चालू करून मी बसून कॉल लावून बोलत
हा त्याच्याविषयी नग बोलू म्हटलं ना
मी मामाच्यात पिंडिंग करून
हा बरय
मामाच्यात पण अ ती सगळे जत करून देते जमा
सगळ्या आहे तेजात करून घे
का का का त्याचे जादा करीते काकाचं माजा आता बोलण राहत.
काम पण तासाई
आलता ना फोन काकाच फोन आलताना साडे अकराला फोन केलाता ह्यान पार अन म्या पावणे अकराला केलता उचलला नाही.
हा हा
म्हणत होते आमही रात्री चाले म्हण बारला असं तस कायच र गेले माझ्या घ्याेत ते म्हणल तुम्ही खांडा येत असन म्हणल म फोन केला असून तवा नाही तेत असन म्हणलं म्हणून नाही म्हणल तुम्ही मण अ त असं कुठे सकाळी उठल्या उठला फोन केलाईन मला उठायला कुड आग्रह के्याला मनीयला काही यात्रीकडं म्हणून मला मालाझ हमाही झालं का म फोन केला तुम्हाला
हा
नाही नाही त फोन नाही केला म्हणून आम्ही आल नाही असं तस हम्म मला हा तुम्ही आता ये निऊन गेली तुम्हाला फोन करत जावं लागेल म्हणून उचललं नाही म्हणलं तुम्ही फोन
द
न मग नंतर मावश म्हणल क नाही आलं मावशी म्ह आठ दिवस झाले एक म्हण येऊन म्हणलं मंग आठ दिवस झाले म्हण एखादशी येल म्हण मग म्हण पंधरा दिवस झाले ना म्हणजे आजं पंधरा दिवस आलं मग त्याला भारी होईन म्ह झा एवढं कोर्स रव रव येऊ कवनी लोक काही नाव नाही ठेवायचे कवनी आम्हालाला काय नाव ठेवायचं तुम्हाला काय कुठं जायचं
काही नाहीय ना आउठवत पो नाहीे
चालू होत
काय देवा चलते
म्हणलं या मग शनिवारी शन शनिवारी धोंडा करू शनिवारी संध्याकाळी म्हणे दोंडे खऊ ख कटोलं म्हण म अवशी म्हणे आम्ही आता न खो बाई म्हणतो दोांडा म्हणलं पा जमला जमलं तर या
धोंडे आपण बघित धोंडे ग राहिलो ना
हो म आपला घरी नाही झाला दे्यावयला अ एला
आपल्या द्यावायला
नाही लग तला द्याला बोलायचे
हा का
हम्म
बरोबर
हम लताईन बावजी म्हण कर कट याच्यार ऑप्शनस न म याच्याोर मला रही माहि मालपूर्ण रॉग बी खवालावला